हॅलो
हॅलो
हम्म, नमस्कार ताई
नमस्कार, रिमा ताई काय चालू आहे?
काही नाही. लसीकरणाचा डाटा भरत होते मुलांचा हं आज काय काम?
चांगलं आहे मग ते पहिलेच भरून टाकायचं
हो तेच तर बरच होते. मला पण तस जमत नाही, पण हळूवार तेच करत होते ती सुकेल का नाही सुक केलं अस भरत असच होत काय नाही?
हम्म. हे मग भरले जातात ना मग टेन्शन फ्री असतो माणूस
हो म्हणून तर हं हं
काही मुलांचे वजन नसतात, ते पण मग होऊन जातात
हो, तसंय
हा अजून दुसरं
काही नाही अस कुठंच गेलीच नाही मी पट्टी निघून गेले होती म्हणून ड्रेसिंग साठी गेली होती ती सहज अस एक एक दीड तास तिथच म्हणजे खूप गर्दी होती ना दवखाण्यामध्ये
हा, हा
तिथच टाइम झाला, मग येऊन डाटा भरत बसले होते
शहाद्याला का?
नाही तिथं नाही गेले. शहाद्याला तर अजून पाच दिवसांनी बोलवलेलेय काल का परवा गेले होती शहाद्याला. हो ते द अंग पट्टी का? अंघोळ करताना ते पाणी नाही का तिथं हाता म्हणजे खाली अस वाहून जातो ना मग त तर हे फेवीक्विक सारख चिकटपट्टी नसते का? ती ओले होऊन गेले होते ना मग अ कोपनी कोण केली तुम्ही
अससाा
हो म ड्रेसिंग सा परत गेली होती हम् नाही ना अजून एक बाकी एक तागा काढायचा
आशा.
हा
हम्म
तीन तीन दाग एक काढून दिले होते एक बाकी आहे अजून एकका अजून शुक्रवारी शुक्रवारी बोलवलेले शुक्रवारी जाणार आहे आता
अससाा
हाव.
चांगलं झालं ऑपरेशन झालं तर
हो चांगलं जालाना खूप त्रास होच होता म्हणजे जास्त त्या हाताने जर काम केलं ना खूप त्रास होत होता असं असत काही नाही त्याला दाबून जरी ठेवला तरी काही होत नव्हत
हा मग पण अ दिवसा दिवसात मग वाडायला लागून जात होतो
या महिन्यामध्ये म्हणजे शेंगा काढायला गेले होते ना त्याज हा हातान जास्त शेंगव म्हणजे अ उजवाहात ना आपला हात जास्त त्याच हातानेच काम हो असतं ना म्हणून तो मोठा मोठा होत गेला तो
असछा
हम्म मोल गेली मग डॉक्टरांकडे इथ सहकारी दळखण्यामध्ये ते सांगत हो तथे सोनी तेक्स्र काढून आणायचं असं मग गेली एक्सरे करायला परत मग चार पाच दिवसानी प्रशंसासाठी गेले मी काढून तुलं
हां, बरं झालं ना म.
ह म तर खूप त्रास होत त ग अ
आमच्या इकड पण एक महिला होती
हम्
अ ते पण हातावर काहीतरी म्हणजे पाऊस सारखं असं म्हणजे ते नि घालेलं असं म्हणते ती ऑपरेशन झाल्याने पण पहिल्यांदा म्हणजे खूप वाढत होता तो पण आणि मध्ये हा मग ते आरोग्य तपासणी झाली होती ना अ तेी गुजरातहून आलेले होते डॉक्टर खेमदास हॉस्पिटलहून
हो हो
मग ते डॉक्टरांनी मग अ तिथं बोलवले होते आणि खेमदास हॉस्पिटल ला
हा, तेथ तिथंच काय बडोद्याला.
हा, बोडोद्या बोडोदा हॉस्पीटला.
हो.
पाठवलेलं होतं मंग, तिथं अ.. म्हणजे पहिल्यांदा गेले ते पहिल्या दिवशी अकरा तारखेला.
आं..
मग एक मुलगा पण गेला होता, मगं आं.. तो मुलगा पोचले ते सगळे पोहोचले.
हं.
आणि, म्हणजे तो मुलगा एक होता तो, म्हणजे असं म्हणतो की, आपल्याला म्हणजे, इथं इलाज करण्यासाठी नाही. आपली कि किडनी काढण्यासाठी इथे आणलेलं आहे, आपल्याला खोटं बोलून.
खोटं बोलून मग त्यांना सगळ्यांना घरी, परत ते घरी यायला. सांगत होतेे ना, तसं ते आमच्या गावात आमच्या गावात हां.
घाबरून गेले मगं. रात्री पण झोपून नाही देत, फोनवर फोन येतात कॉलवर कॉल.
काही ना काय ते तोच मुलगा सांगते, आमच्या गावात ते पण सांगत होते शहाण्याचा तो एक मुलं. हो, त्यानीज आम्हा सगड्यांना घाबरून टाकलं असलं. सांगत होता, ते दादा
हां, ना ते फोन लावतात. हा.
राहिल असत चांगलं झालं असत, त्यांनचं पण दहा दिवस तरी काढले असतं त्यांनी.
हं.
काय मग इलाज करून. पलते पाच दिवसामध्ये काय होणार ये, इलाज की नाही बरोबर आहे.
मंग.
किमान दहा दिवस तरी राहिले असते, बरं चांगलं झालं असत‌, त्यांनचं करून. तर मग त्याच टायमाला गॅस पण बंद झाले, मग ते काही गॅसांची रा बडी का काळी स्थान शोटते, म ते खायला देत होते मला.
तिकडं जेवणच तसं, असेल ना ताई.
हो तेच खायला देत मग, आमचं पोटच नाही भरत म्हणे.
हा, ते म्हणजे काय पण भाजी काय, पण बनवले त्याच्यात म्हणजे ते, अ.. साखर टाकून देतात म्हणे.
हा हा, सगळं गोड गोड बनवून देतात.
हा, गोडस गोडच बनवतात. काय पण असं, भाजी काही राहिली तर, गोडच बनवतात ते खाल्लं जात नाही मग असं. अजून ते म्हणजे, इथूनच म्हणजे, एक्केचाळीस जण निघालेले होते ना शहाणाचे.
हं, ते तितलच जास्त असतील ना,
हा, चांगल्या चांगल्या घरचे पण गेलेले होते.
अं..
पण ते, म्हणजे ते एवढे, माणसं गेले मग ते काही पण.
हम् हम.
पण इलाज करण्यासाठी मग, ते पहिल्यांदा मेंट करतील मग ते. किंवा रिपोर्ट वगैरे दे ज करणार ना ते. ते म्हणजे पहिल्यांदा घाबरून गेले ते.
पहिल्यांदाच घाबरून
हा. हा. फोन लावून सांगतात. तुम्ही खोट ब बोलून पाठवून दिले आम्हाला. यथं काय काहीच नाही. करत आहे. आम्हाला एवढं लाम काही खोट बोलून बोलून ते खूप मजे शिव्या देतात. ह.
आमच्या इथलं नाही. तसं काही नाही सांगितलं त्यांनी. पण जेवायचंस त्यांना आवडत नव्हत. असं. म्हणजे पोटच नाही भरलं जात होत. त्यांच्या सोबतचे त हॉटेलमध्ये जाऊन खाऊन घ्यायचे.
हा.
ह त्यांना त्यांच्यासाठी, त्यांच्यासाठी पण घेऊन यायचे. पण ते काही किती दिवस पैशांच खाणार.
मग.
परत यायला भाडान काय असं म्हणून त्या मग त्या लोकांना परत त्यांनी बोलले. म्हणे की आम्हाला जायचं आहे असं म्हणून. मग त्यांनी गाडी केली मग सोडल. सोडलं त्यांना.
हा सोडायला आली गाडी. इथं पण सोडायला आली. येऊनच गेले त्या सगळे. अ चार चार महिला थांबलेली होती तिथं.
इथल्या लोकांना तर घेऊन पुन्हा जायला पाहिजे. असं राहू असं मरायला.
होय, आपण चांगल्यासाठी पाठवतो. चांगलं विचार करून पाठवतो. ते मग आपल्याकडे ते वाईट विचार करतात आपले.
ह म.
ह, त्यांना तसच वाटत की हे खोट बोलून पाठवून दिले.
कस काय पाठवणार पण, खोट बोलून. लोकांना मारायला का हाऊस येतय का?
मग.
काही पण बोलता. त्यांच्याकडे पैसे न. म्हणजे गरीब लोक असतात बो. ईलाज होऊन जाणार असं म्हणून पाठवतात ना.
मग गरीब लोक वाढीये. हा ना?
आणि एकताई होती. म्हणजे ती लिवर्स प्रॉब्लेम असतो तीला.
हम्म.
होत त मग तिला पण पाठवत होती. पण ते लिवर पोटातच म्हणजे, ते अस सुजलेला होत ना.
हम्म.
ती ताई मग, ते त्यांचे घरचे लोक म्हणजे नाही आम्ही दाखवलेले आहे. आणि आता दुसऱ्या दवाखान्यात घेऊन जाणार आहे. असं म्हणत होते. आणि म्हणजे इथून निघाले. शहाणाहून गाड्याव निघाल्यात त्याच दिवशी
हम्म.
त्या महिलाला पण म्हणजे, त्या दवाखान्यात नाही घेऊन गेले. बोडो दा. दुसऱ्या दवाखान्यात नेलं होत तिला. तर ती म्हणजे
अ मझला मग पला
तीन का चार तीन का चार दिवस झाले
आणि ती ललेली बि सारी
मरून गेले
तेी पण ती कडक गुजरातच्या भागातच घेऊन गेले होते तिला मला वाटलं का त्या गाडीमध्ये तर गेलीच नव्हती ती आणि तिथं गुजरातला कस काही मेली ती असं मलाच घाबरटऊ गेली
वा
हा
मग तिला पेशल घेऊन गेले असतील मग त त्यांचे जरातले लोक ना
हा पण ते दुसरे केडे दुसरी दुसऱ्या दवाखान्यात गेले होते ना तर भर झालं
नाही तर तुमचं नाव आल असतु
हा ह
मग त्यांनी पाठवलं नस न असं झालं मग कोण अस तुमचंच नाव आलं असतं मग काय मग चांगलं मग चांगल्यासाठी म्हणजे घेऊन जात असं थोडे सांगणार आहे ते मग असं विचार म्हणजे करणार आहे लोकच नाही आता तर सगळे विशार झालंगेत आमचे
ह हा ह
हस काय मग जेवण काय बनव
हरभराची डाळ आणि गवची पोळी बनवली होती ग
हो ह गुराशी द
ह शेतात गेली होती ना मी काल म्हणजे संध्याकाळी तिथेच मुक्कामे होत सकाळी मंग सावरून मग सकाळी आठ वाजेला घरी पोहोचली
हम्
मग ते घर सांभाळणारे कोणीच नाही आहे ना तिथं
हा
हम्म त्यामुळे काय निमवे दादा तु बाबाने
तय
हा
अ ठेवते मग ह
हा कट नक करू
हे सुल होता आहे पण फोन लावते मला
उचलु घ न म
पण त्या फोन वर कस काय म्हणून
हा ह
मिनिट पाहाला तर मिनिट पण
हम
झाले आता अकरा ठेवते मग हा
हा हा.
ठेव तूच ठेव बर. हम्. हम्म हम्म.